हो बोला ना मॅडम,
काय करतय रे
काही नाही हे काय बसलं.
हम्म हम्म कॉलेज ला गेलाता.
कॉलेजला अजून कॉलेज भरल नाही.
नाही का
नाही नाही
मग ऍडमिशन कुठे घ्यायचंय तिथंच.
ऍडमिशन ऍडमिशनचं बघतो ना अजून आता फी भरपूर आहे ऍडमिशन फी
हा हा
हो
पर्सेंटेज चांगले पडले ना?
हो पर्सेंटेज चांगले पण फी मुळे थांबून घेतला ऍडमिशनच मी काही विचार नाही आता
हम् हम
असं म्हज आता समजा नाशिकच टॉपच कॉलेज आहे ना त्याची फी ब्याननव हजार वन टाइम कस काय घ्यावा कॉलेज वन टाईम ब्याना हजार
हा हा
म्हणजे एक खट्टी भरावे लागतील ऍडमिशन च्या वेळेस
बापरे मग रे
म ते स्था म्हून घेतला कवाग दुसरे कॉलेजेस बघत कुड
हम्म हम्म कस चलगेच आता डमिशन
चालू होत मेकॅनिकल लगायचे बीसीएस कसे हो
नाही सांगताय ना र रे
हो
मॅकॅनिकल मी मी याच्यात होत अरे बीए मधून ग्रॅज्युएशन केलंय मी
हा का
हम्म
मला वाटलं बीसस वगैरे गेला असं काही
नाही मॅकॅनिकल चांगलं आहे ना मग बघायचं ना रे
चांगलं आहे पण फी तेवढ
हम्म मग दुसरं कॉलेज पहायचं
दुसर बागाव लाग रा आता कॉलेज असं लागेल जी ज्याला प्लेसमेंट द्या नाही तर शिकायच म्हण शिकून काय उपयोग नाही ना
हा
हो हो
तेेतय
आणि जॉबे पाहिजे ना तशी
हम्म
म तेच
तेेतय
हो
कम्प्युटर इंजिनिअर काय नाही अरे आरामच आहे
घर जेवण वगैरे
ह नाही रे अजून एवढं लवकर जाऊ नका
दुपारचे
दुपारचे दुपारीच झाले
त्याच्याब झालं म्हण मी विचारलंय
हा हा नाही आमचे नाही बाबा अजून सात साडे सात आठ लाख
ह अशा
हम्म
काम काय चालू शेतीमध्ये काय सध्या
काय टमेटो लावलेलाय दाडीिम बी कारले लावले धन उपटायला आले आता
तम टिके दिला ब
तांबट्या काल लावल्या दोन बिघे आणि आधी लावलेलं आहे
कढ वाध कर काय त्या
अरे काल लावलंय दोन बिघे आणि आधी लावलेले आहे बिघंभर तीन बघे लावले हम्म
लय पाऊस नाही या वर्षी
काय माहिती आता भाऊ असला, तर राहील नाही तर मग काय?
हम्म भाऊ असला तर मग राहील.
कारण की पावसामधे भरपूर जण लेट लावेल त्यामध्ये
हम्म
मण त्या याच्या सापणून गेले तर चांगलंच मग हॅलो
हां बोल ना
आवाज नाही येते का
येतोय ना.
अजून काय टाईम कसं करता प्लॉट कस करता नेमक सांगू शकते का?
नाही रे मला नाही आयड्या
तुम्ही नाही मला का आयड्या नाही म्हणत्या.
ये मग त्यांनी आधी लावलय, मी आता गेली आहे ना.
हां
त्यांनी आधी लावलंय मी आता, गेलीय मला काय माहिती
हा, मग काय टमाट्याची प्रोसेस कशी राहते ते सांगा?
आता एवढी टोमॅटोची प्रोसेस सांगू?
दहा मिनिटं असेच घालावा लागत, असं काही मनशाही बोलता येत नाही काही.
हा
हां
काय म्हणतो?
दहा मिनट असेच घालावं लागत काहीतरी माहिती वगैरे
हम्म तेे तर आहे.
थोडं आता केलं नाही की काय, आपण काय बोलतो कशी करत्या ते आपल्याला माहितीय ना.
हा ते तर आहे.
आता माझे टास्क झाले होते, की आता ग्रुपला टाकले गेले. म्हणजे ते मी काय बोलेल माझं मलाच माहित नाही. पण ते ना तेच टास्क रिपीट करायला दिली की दुसऱ्याला म्हणजे ते कॉलवर रेकॉर्डिंग करून करत्या ना.
हा.
आपल्या रेकॉर्डची टास्क येते बघा टायपिंग मध्ये माझंच बोलणं टाकलेलं आहे, ग्रुपला आता साध्या.
हां का?
हो.
हम्म हम्म.
मग तेच ते यासाठीच तर आपल्याला कॉल करायला लावतात.
हम् हम्.
हो
हम्म
मग सांगू शकता का प्रोसेस वगैरे
काही इतकी डिटेल मध्ये नाही सांगू शकत, पण लावल्यानंतर दोन तीन दिवस
आ जेवायचं आता ए गप ना
हम काय रे
एशिगत
हम्म हम्म अरे लावल्यानंतर दोन तीन दिवसांनी पहिली ड्रिचिंग करायची. नंतर त्यानंतर दोन रास्ता मग काय महिन्यात महिन्यात किंवा हम्म सव्वा महिन्यात बांधायला येते.
हां
मग दोन तीन बांधण होत त्याच्या परत आळीच फळ कसं सेटिंग होतं त्याच्यावर पावडरी वगैरे मारायच्या
हम् का मग काय असच, पाहनी वगैरे झाली का मग फळातल, फळाला फुगवायच्या लिक्विड वगैरे सोडायचे. हम्म
काय भाव जाते टमाटे
मार्केट असलं तर सातशे आठशे रुपये पण जात नसल तर शंभर रुपये जात
हा का मग परवडते की टमाटे लावल्यावर
परवडतं ना
हम्
हा हा प्लास्टिकची पिशवी
काय गता म ते वा्हायला गाडी बिडी स्वतःची का भाड्याने
नाही रे भाड्याने करतो
भाड्यान का
हा
काय गोठा वगैरे आहे का तीथे गाई गाय आवाज गाय आवाज देउ राहिली वाटतं
हम्म तीन गायी ये गोठा वगैरे नाही हम्म
हम्म
काय दूध काय लीटर दूध काय लीटर वगैरे जात
चाळीस रुपये
हो का आणि दिवसाला भरपूर जात असल शंभर एक लिटर
नाही रे तीन गाई आहे तीन गाईंचं कितीक जाणार आहे त्याच्यात दोनच जणलेले आहे ना
हो का
मग काय दहा एक लिटर
दिवसाला दहा दहावी वन टाईम जात ना
हा
का दोन्ही मिळून
नाही एक टाइम
एक टाइम का ह परवडत असल गाय वगैरे बी
हा परवडते ना
हो ना
हम्म
असे शेळीपालन वगैरे आहे का
नाही नाही शेळीपालन नाही
परवडत ना ते शेळीपालन वगैरे
काय माहिती पाळलाच नाहीत का अजून माहीत नाही ना
ह का
अजून काय काम चालू आहेत
काम काय नाही आरेध्य न उवटायला आले आता
कारने काय वाव जाते
नाही रे लावलेले आहे आता
हा का
हम्म
दना नाही मार्केट पाच सहा हजार मग आता काय म्ह जेव्हा उपटायला येतील तेव्हा कळतील
पाच सहा हजार म्हणजे
शंभर जोडी पाचशहा पा शेकडा जातो पाच सहा हजार असं
जुडी राात क दिन
हम्म
जेढी राात
काय हा जुडी शंभर जुड्या पाच सहा हजारला
कार्ल्याच्या जोड्या कस का म्हनते
अरेधनांच्या रे कालाय
द तरी म्हटलं की आरल्याच जवडे असे कशी जाते असं
कार्यालन बोलले निमित्त तुला कारले लान ना
म्हटलं काय आता रोपाच गरजोड्याग बनवून घ्या
नाही ते काले आता लावले आठ दहा दिवस झाले त्या
बाकी शिक्षण काय झालेलं आहे तुमचं
माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे बी बीएमधन
जॉब वगैरे का नाही केले
नाही आवडत शेती आवड म्हणून जॉब नाही केला
शेतीत फायदा येते का
आता नाही देते आधी द्यायचे ना
द्यायचं आहे का बरोबर म्हटलं फक्त आवडत शेती पाय नाही देते बाबा
शेती करायला आवडते ना
हो हो
हम्म
म्हणजे शेती करायला आवडत म्हणजे ट्रॅक्टर वगैरे याेतातच असं
हा मग येतो ना
झालं का काय ते चालं जेवण वगैरे पर जेवण वगैरेचच परत आलत
हम्म परत का रुकार रे
दहा मिनिटां न परत थोड्या ना पाच दहा मिनिटां करायचा म्हणजे आता लगत तर कॉलने चालू होणार बर
हा का बत चाले